हॅलो आवाज येते. आवाज येतोय.
नाही तुझा आवाज एकदम बारीक येतोय आता बघ. हॅलो बोल.
हॅलो.
ह येतोय आता बोल.
हा बोल की काय चाललंय?
काय नाही बघ आता जेवण झालं निवांत बसलेली तुझं काय चाललय?
मी पण बसलेय बघ निवांत म्हंटलं करूया कॉल तुला आता कसं सनावारांच म्हणजे महिन चालू झाल्यात.. तर म्हटलं बोलूया तुझ्याशी. ते.
अगं तेच तर मी पण मला पण तुझी आठवण आलेली म्हणलं खरंच कॉल करणारच होते तुला. पण ह्या कामातून वेळच मिळाला नाही आणि अगं माझ्या फोनच जरा चार्जर खराब झाले ना! चार्जिंग होईना झालाय त्यामुळे जरा कसा प्रब्लेम यायला लागलं. कॅल्लिंग ला तेन. मण म्हटलं आता आता झोपणारच होती तोपर्यंत तुझा कॉलला म्हटलं आता बोल ना मग काय असं विशेष काय आहे काय?
विशेष असं काय नाही सोड आता बघ ना ते म्हणजे वट पौर्णिमेेत म्हणजे भेंदूर तर आलाय सोड बेंदूर बद्दल तर आपलं बोलण झालंय पण त्यानंतर ते वटपौर्णिमा ग सौभाग्य वतीचा सन नाय व्हय. तो आलाय ना, त्या दिवशी तो, त्या दिवशी बद्दल म्हणजे.. काय शेजारी पाजऱ्यांचे ते व्हिडिओ वगैरे करतात बग ते वडाला फेऱ्या वगैरे मारतात ना.
हा वट पौर्णिमेचा बरोबर आहे बरोबर आहे.
विचारत होते ग शेजारच्या लेडीज वगैरे की कोण करते काय ओळखीच हे ते मग आठवलं अरे बाबा हा हा पण एक सण मोठ्या म्हणजे उत्साहने साजरा केला जातो. तर त्याबद्दल जरा त बोलूया. म्हंटलं म्हणून केला कॉल. तुला काय वाटतंय पौर्णिमे बद्दल.
अग वटपौर्णिमेच कसं स्त्रियांमध्ये खूप तो आनंदाचा उत्साहाचा सण असं म्हणतात बघ कारण त्याच्या मागची कथा तर तुला माहती आहे ना. सावित्री. तेवानाचे प्राण वाचवले होते. यमराज कडे जाऊन आणि वडाचीच का पूजा करतात तर त्याला त्या त्याचा देह तो होता ना त्या वडाच्या झाडामध्ये ठेवलेला तिनं.
होय काय हे मला माहित नव्हतं ग!
हा म्हणून वडाची पूजा करतात असं म्हणतात. म्हणजे मी पण कुठेतरी वाचलेय. असंच की आणि... सत्यवान.. म्हणजे ती जेव्हा यमराज कडे गेली ना त्याचा प्राण मागायला सावित्री त्यावेळेस, अ त्याचा देह त्यानं तिनं त्या ह्याच्यामध्ये ठेवलेला वडाच्या झाडामध्ये ठेवलेला आणि तिने जाऊन आपल्या सत्यवानाचा प्राण आपल्या पतीची, दीर्घा आयुष्यासाठी प्रार्थना करतात. असं आहे त्याचं काही, उपवास धरतात वैर ते माहित आहे ना?
अच्छा उपवास धरतात वगैरे ह सगळं माहिती आहे
पण स्त्रिया आनंदान करतात उत्साहान आनंदा ना असते बकी त्यावेळेस ना त्याच्या आता आपण काय मॅरेट नाही पण त्यावेळेस कस अ त्यांच्यामध्ये किती उत्साह असत नवीन नवरी पासून ते पूर्ण त्या नवी नवरीला तर पहिला वट पौर्णिमा म्हला एवढंच
हो खूप अगं, अजून एक तुला सांगाय राहिलं.. तुला माहितीय काय माझ्या? फ्रडचं लग्न झालेलं. काय आणि ती म्हणजे नवीन लग्न झालेलं नवीन लग्न झाल्यानंतर म्हणजे दोन तीन महिन्या महिन्यातच वटपौर्णिमा सण आला ग आणि बातम्याला असतील काय ऐकले असतील का नाही मला माहित नाही कि त्यांना म्हणजे ती फेऱ्या मारली आणि ती फेऱ्या मारली. मग मग एका स्त्रीनच का फेरी मारायची म्हणताना? जन्मोजन्मी तोपती पाहिजे म्हणताना. मगं एका पतीला पण एक पत्नी जन्मोजन्मी मिळावी म्हणून अक्षरशः त्यांन देखील ते फेऱ्या मार लेला सात अगं.
म्हणजे हे किती खरं प्रेम म्हणायच? बघ ना हा नाय? असं ऐकून भारी वाटतय ग.
अगं हे खरी खरी घटना नाही म्हणजे तुला पटणार पण नई त्या वेळ किती न्यूज वर वैगेरे म्हणजे किणी चार पाच वर्षे झाले असतील मॅक्सिमम. काय इग्झॅक्ट आठवना पण त्या वेळी आम्हाला इतक छान वाटलेले. माझ बगल च्या त्या व्हॉटअप ला इन्स्टॉला फेसबुक वर इव्हन टीव्ही वर सुद्धा न्यूज ला ते दाखवत होते. की आता एका नवऱ्याने मारली वट पौर्णिमेला फेरी. असं म्हणजे हेडलाईन टाईप असत. खूप छान वाटत होतं. माहितीये का? तू बघ ना.
किती छान ग. आजकालच्या तरुणांमध्ये म्हणजे आप आता तुला सांगू का? आधीच्या काळात कसं बायकांविषयीच प्रेम व्यक्त करणं म्हणजे. अ बायकोचा गुलाम झाला असं म्हणतात. पण आजकालची तरुणाई म्हणजे आपल्या बायकोला मान सन्मान दर्जा पण देतात. आणि अ त्यांच्याबद्दलच असणार प्रेम हे पण व्यक्त करतात. आणि हे प्रेम व्यक्त हे अशा माध्यमात ते अस हे पण म्हणता येईलच आपल्याला. की वटपौर्णिमा म्हणजे मला हीच बायको सात जन्म मिळावी. असं. हे पण आपलं प्रेम दाखवणच आहे. ना ग?
होय बघ ना? म्हणजे अ.. स्त्रियांन म्हणतात ना. जन्मजन्मी मध्ये सात जन्म असतात. असं म्हणतात कोणाला माहितीये काय खर आणि काय खोट? पण त्या सात जन्मतःच म्हणजे सात फेऱ्या का मारल्या जातात? अस बघना की सात जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा? त्याच दीर्घायुष्य वाढावं. म्हणजे स्त्रियांनी करायचं शृंगार वगैरे म्हणजे बघ ना? त्यावेळी नऊवारी सहावारी म्हणजे स्त्रिया वेगवेगळा शृंगार करतात. हो म्हणजे एकमेकांना असं म्हणजे दाखवतात हे ते बँगल्स किती म्हणजे त्यांनी? शृंगार अस सगळं पूर्णतः सजून धजून.
हो. त्याच हाता मध्ये काय काय असत? बघितलस काय ग तू? कारण मी एकदाच बघितलेलं. की त्याच्यामध्ये.. एक नारळ असतय ना?
हो हो नारळ आणि आंबा पण असतोय ग. आणि त्या आंब्याची तुला गोष्ट-' अरे होय आज म्हणजे त्या सीझन मध्ये आंबा असतो ना आणि आंब्याच तुला वेगळं सांगायचं म्हणजे कणी आता ते खाऊची पान वगैरे तुला माहितच असतील की. खाऊची पानावर मग ते आपण तांदूळ आणि एक रूप दक्षिणा आणि सुपारी ठेवतो बघ? मग ते त्यासोबत तो आंबा पण ठेवला जातो ग वटपौर्णिमेला. आणि म नंतर तिथे ठेवल्यावर आम्ही लहान होतो ना. म्हणजे पहिली दुसरीला त्यावेळी आम्ही काय करणार सांग? आधी तिथे बसणार. आई सोबत जाऊन आणि सगळ्या लेडीज गेल्या ना. आता चार पाच वाज सगळे जातात ना म. त्यानंतर तिथं जो चांगला आंबा असेल ना. तो घ्यायचा आणि पैसे ठेवले असत. बघकी म्हणून एक रुपये किंवा दोन रुपये ते आम्ही घेणार. म्हणजे बालपणाचा दिवस बघ ना किती छान मग आत ह.. सगळे जातातच. सगळं असं म्हणजे रोड साईड ला किंवा कुठेतरी शेजारी पाजारी ते वट म्हणजे वडाचं झाड जर दिसलं ना वट पौर्णिमा झाल्यानंतर. मग त्यावेळी असेल लहान मुलं तिथं शेजारी बसलेले दिसलं ना एखादा असं आमचं बालपणच आम्हाला आठवते बघ-
होय आणि त्याच्यावर म्हणजे दोरा- असत एवढं मला माहितय आणि काळे मणी एक असतात आणि ते एकमेकीच्या मंगळसूत्रामध्ये बांधले जातात ते. धागा- सात वेळा फिरवतात ना काहीतरी- सात वेळा सात फेऱ्या मास मारतात.
हो सात फेऱ्या मारतात म्हणजे सात वेळा म्हणजे सात जन्मी हाच नवरा मिळू दे त्याचं दीर्घायुष्य वाढूदे
आणि मला सांग हे सगळं सण वार स्त्रियांनाच का? पुरुष का करू शकत नाही स्त्रीसाठी एखादा उपवास किंवा एखादा असा सण कि बाबा मी हे तुझ्यासाठी कर तुझ्या दीर्घयुष्य वाढाव तू मला साथ- किवा तुझ्या मानसन्मासाठी असा एखादा कुठला पुरुष करत नाही स्त्रियांसाठी.
आता ते अग तेच तर तेच तर ती संस्कृती- बदलण्यासाठीच तर ती माझी मैत्रिण तुला बोलली ना मी. त्यांना ते पाऊल उचललेलो आणि तो एकदाच नाही तुला काय वाटलं सल तो एकदा केला आणि न्यूज मध्ये फेमस वगैरे- झाल्याने आता काही करत नाही. अजूनही आता येणाऱ्या वटपौर्णिमेला देखील तो तसं करणार आहे. म्हणजे प्रत्येक वटपौर्णिमेला लग्न हा म्हणजे प्रत्येक- वट पौर्णिमेला तो लग्न झाल्यापासून तो स्वतः सात फेऱ्या मारतोय आणि तो क- त्याला लाज वगैरे वाटत नाही तो स्त्रियांमध्ये वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारतो आणि त्याचा व्हिडओ देखील व्हायरल करतो. किती छान बघल ना म्हणजे तो सुरुवात त्यांनी केली ग.
पोळी बनवतात ना ग. घरी मला आठवतय घरी माझी म पुरणपोळी किंवा आमरसपुरी आमरस म्हण आमरस- बनवते
हो हो बरोबर
कारण दिवसभर उपवास असतो ना.
हो बरोबर आहे म्हणजे पुरणपोळी तर तुला माहतीच आहे भारतातील आवडत- सगळ म्हणजे सगळ्यांच सुप्रसिद्ध हा सॉरी महाराष्ट्रात. ती जगप्रसिद्धच म्हणजे ती आवडता खाद्यपदार्थ म्हणायला काय हरकत नाही.
हा हरकत नाही कारण आता पुरणपोळी प्रत्येक- ह्याच्यामध्ये गेले आता आपली -आपली पुरणपोळी ही भारताच्या बाहेर पण गेलेली आहे. आपली खाद्यसंस्कृती आहे जी आपलं ही लोक आहेत की दुसऱ्या देशामध्ये नेऊन ते तिथ ते प्रगती करतायत म्हणजे आपले फूड म्हणजे आता आपण कस चायनिज वगैरे खातोय मला सांग मला एक प्रश्न आहे आपण साऊथ इंडियन फूड खातो बरोबर आहे. म्हणजे डोसा, इडली हे तकडचे आहेत हा मग चायनीज फूड आहेत. ना. जे आपण खातो फ्राईड रईस चिकन, फ्राईड राईस, मंचुरियन म्हण हे सगळी चायना चे फूड आहेत.
असं म्हणायला काही हरकत नाही कारण आता बघ ना तू कधी असं गाड्यांवर वगैरे किंवा त्यांच्या स्टॉलवर बघितले असतील तिकडचे लोक म्हणजे तुला भारतातील लोक आणि बाहेर म्हणजे परदेशातील लोक तर ओळखत असतीलच आता आपण कॉमन आता मॅच्युर आहे आपल्याला समजतंय की तेवढं
ते किती मग त्यांना इंग्लि हिंदी येतंय व्यवस्थित मग चीनी हे लोक असतील किंवा नॉर्थ इंडियाचे तेन असतील ते तर त्यांना हिंदी कस काय येतंय
अग ते जन्मतात आता तू जर समज एखाद्या ठिकाणी आता तू तूच बघ तुला मराठी काय येतं कारण तू लहानपणा पासून तू तूझ्या मराठी कौटुंबिक जीवनामध्ये वातावरणामध्ये वाढले आहे तेच जर तू हिंदी वातावरणात वाढलीस तर तुला हिंदी आल असत. तू जर इंग्लिश वातावरणात अ वाढली असतीस तर इंग्लिश म्हणजे आपलं जे संस्कार आपलं जे काही संस्कृती, वेशभूषा, भाषा आपलं जे बोलण्याचा टोन हे सगळं आपल्या कुटुंबावर डिपेंड असतय ग मग त्याप्रमाणे आपण वाढत वाढत जातो मग तशा प्रमाणे ते जन्मतात किंवा जन्मल्यानंतर तर म्हणजे इतके इकडं घोळेमिळेले असतात की लोकांमध्ये ती भाषा सुद्धा शिकतात
खरं त्या फूड मधे चायनीज असं काहीच नसतंय कॉर्नफ्लाॉवर आपल्या देशात भेटतोय कोबी आपल्या देशात भेटतोय भेटतय आणि मीठ मसाले आपल्या देशात भेटात आरे बाहेरचं तुमचं काय आहे त्यात म्हणजे सॉस वगैरे आपणच तयार करतोय ना सोया सॉस आम्ही. आम्ही निर्माण केला म्हण ते हा. ते यांच्यात ठेच्यात वगैरे मग
आपण बघूया घे या बद्दल थोडस म्हणजे माहिती वगैरे करून घेऊया बाकी सन तर काय आपल्या महाराष्ट्रात हे सॉरी आपल्या म्हणजे महाराष्ट्रात तर काय कमी नहीयच आहेत सोड सणांचं आणि प्रत्येक सणांचं वेगळ असतय वैशिष्ट्य आणि उद्दिष्ट आहे त्या प्रमाणे तू सांगितलीस आणि परत तू मला वेगळी कथा वट पौर्णिमेबद्दल जी म्हणजे मला माहित नव्हती ती सांगितलीस मला ऐकून म्हणजे खूप छान वाटलं बघ.
बर.
म्हणजे युनिक
हा हो मला पण खूप छान वाटलं की तुझ्यासोबत हा मी टॉप डिस्कस केला. चरच्या केली आपण ह्याच्यावर, आणि मी तुला बोले म्हणजे बोलत बोलत माझा टॉपिक कुठ गेला पण मला आवडलं. अजिबात बोर झालं नाही किंवा काय नाय मला खरंच छान वाटलं, तुझ्यासोबत परत आम्ही या गोष्टीवर चर्चा करायला मला आवडेल.
हो हो आपण नक्की बोलूया, चल मी जाते बाहेर जाणारे ठेवते.
ओके चल बाय.